हां काय करता?
काय आता जेवलू.
हाव का बैसाखी
हो बाई
जेवला का?
हो जेवलो तुम्ही जेवला काय?
हो
हां हां.
काय करला
आम्ही हे सांबार करलो दवार.
हो का.
हम्म.
तुम्ही
हो मीनच करले.
अक्के येतात करायला तुम्हाला?
हो, हो का?
हम्म.
बिरयाणी बिरयाणी आलो.
हो बिर्याणीला येतात.
हो का? कस शिकला
कस शिकलं म्हणे मला नाही येत पण या आता या काय युट्यूब मण देखुनो. तसंच शिकवून घेतले आता.
हो का?
हम्म. आधी मला काय आम्लेट घालाय सुवा नाहीये ना.
हो का?
आ तवर करोना आली होती ना तवर.
हो.
अ तवर आता अ तवर आता कारण आला तवरु हा घरी राहणार आता तवर काॅलेज सुगा होऊन गेलं आता सुट्टे राहणार.
आता आता वर आख्खे बंद
हा तेच आता बंद राहले पूरा आता काय कर ना मला.
हां.
हो कां.
अ तसे परफेक्ट ठेवलं आता. फस्ट फस्ट पण के एकले करले अं के तर परफेक्ट हो, मग तर आले आता.
हो का? फास्ट फास्ट कोणता नाही ट्राय कराल्यात गेला
हो हो. फर्स्ट कोणत नाही, आहे पण ना.
आता दहा वाजता, आता पाय पुरा गाणी लावा. राहणार
हो हो दहा वाजता टाईम राहणार. टाईम सख होंगले मले आता माराले नाहीे काय पोलीस लोक.
हो पलूसला ना बायको रा बायकोला नेणार.
हो.
बर बर, कस्टमर आला.
हम्म हो कष्टम राहाला स मास्क घाल नाही स बाहेर
हो अथवा सॅनिटायझर
हम्म.
बर बर असलं तुम्हाला अलाग म्हातारा ना.
आला म्हणली आता काय की आता आलं काय की आता तुम्हाला जर आल आणि आला तशी. तेवढं काय सिरियस काही नाही, हव आपण या ते तर जर आल.
हो आम्हाला ला हा कॉरंटाईन मिच राहिलो.
हा हा..
हा हा.. घरीच राहा लागलं.
हां..
मला काय करुणाला मला सांगणार, तिं त सांगलं तर मला भेऊू लागलं आ्यो मलाच वगैरे ते काय. तिच्यासोबत भेव लागून तस जर आला तर सुया गोऱ्या हा, घाटलं थांबलं आता.
करोना
हो हो हो एकल्या जो वर एकले येते म्हण ना.
हो टेस्टच करणं फर्स्ट आहे.
ते टेस्ट करलाग ते लाच एक, आला राला नाकात घालणं. दिसणार टेस्ट करता.
हो की.
हां.
हम्.
हा.. हां.. मग किती रोज राहला मग तुम्ही क्वारंटाईन मध्ये.
फिफ्टीन डेज
पंधरा दिवस राहावं लागेल.
हा हा..
मग कस मग तुम्हाला आणून दे, न क तुमची घरची घाटा कारण म त्या आहे. तेे का एकक म हाय मग, कसे दिलं मग तुम्हाले.
आता ते बर्फही खाऊन जाणार.
आता बाहेर नाही निघणार.
हा हा.
हो का.
हा..
तुम्ही अस फर्स्टडोस सेकंडोस थर्डोस अशी म्हणलं म्हण नाही.
हा मगाशी राहिला ना तोवर व स
हो हो. न होते आता वर.
हवा.
आ..
आता व नाही आता तवर, आता कारण काय ओ ते. शंभर गोल्यांनी पर देख झाले नवा फिफ्टिन डेज उगवली तू दुपार नाही घेतल्या तू.
हो क हो तर आता कारण आहे लगेच आणि मोरूनंगेली त्यावर तर बा. का का गॅस सिलेंडर लो भेटत नाहीच मणा काय की.
हो हो उशी डायनिंग ओके स्मेल आता तू काय
हम हो स्मेल करेक्ट हा स्मेल
हो.
ते ते डाक्टर बोले रोज नॉनव्हेज खायच चिकन हवं, मटन हवं, फिश हवं हे चिकन फिश ह हो.
हा का र म तुसे हा या नाही खा न कि पुूर गा लि
हे कबर तरकडा पण आता अधिक नाॉन वहेज असस
तर त्या काय त्या रिझन आहे की तशीस खावा म्हणा.
डॉक्टर त्याचे सांगणार
आ हा.
हा हा येतो दोघांनच.
होके.
कोणता स्मेल घातला काय, चिकन मुका नका काय घातलं काही स्मेल नाही येणार.
म मघाशी मग
ते आला ते पशवाला काय कर मा संग राला आला आलमोस्ट सकाला पाझिटव्ह आलं
अय्यो आता हे स ऐकल्या कोन सग्रेला आला काय काथ.
ह आम्ही एक पाच सहाजण आलो.
अं..
एक लगन झालं लग्नात गेले आता. जव ते लग्ना पाही कोणाला कारना राहिला का नाही.
हा हा.
अत्याशव वडीटला ते आता स
हा हां.
वन वीक खलपया आ आता कुठाळगला वसूनण स मकाले
होके.
हा क नाही नाही हो मला आर एम पी डाक्टर पा जतरी हे तु न तुम टेस्ट करून घ्या मणला
हा.
आता ते आम्हाला जवळ एक हॉस्पिटल राहते गव्हर्नमेंट हॉस्पिटल टेस्ट करते. ठीक आहे. होत नम मोठं
मग तुमी तवर कारण तर लग्ना ला नाहीग नाही जावा मला काय तुम्ही कशी लग्नाला गेला सगरी मिळून.
स्टार्टिंग आता. आता एक वन
हा हा...
लॉकडाऊन
अ... हं...
आ तेश होण्यापै. आता टेस्ट केल्या पाय.
गीर लाग मग तुम सगळ.
होत इतलाही फिरल आता.
तेलाप फिफ्टीन स होलाफय आणि एक ते हॉस्पिटल गेलो आणि टेस्ट करवाले.
हा हा..
हां..
स्टिक हस्पटलला गव्हर्मेंट राहतेय ना.
हा..
आता रेफर करला म्हणलं एकड्याच टेस्ट करत का नाही ते. अज सेकंड टाम टेस्ट करावालेे डिस्ट्रिक हॉस्पिटल जावावा.
होगे
तेती जाादवरी धोर धोरू एक आदार वंदर मंदिर राली
आम्मो
हो फाईव्ह सिक्स हंड्रेड मंदीस आले आता टेस्ट करल्याप रिझल्ट ते मेसेज ते मला सांगा
हा..
त वर चले आता मेसेज थ्री डेस आहे वाला हा माझं संग राहीले पाच जण आलाय. धबे काय का पाच दिवस आले ते आले.
अयो,
ग करोना ल म्हण दूर दूर तणाम म्हली च नाहीता
हो आता भे दूरच राहणा आता सगळे.
ह तेस तेशी दूर तन अंबा तोवा दनी बाग घेतला होता.
हो आज ससुमा दिने आत ससुमा दिपा आजू भा आपत होलं सगळ्यानी आजून दुसरे मध्ये हाल
नाही नाही ना काही नाहीकली तर हॉस्पिटलला ते सिलेंडर राहत ना गॅसचा. नला मुठ रा त कालाणून आक्सिजन कालावून घेण
तर नाईट असणार आता.
हो त गौरवां कष्टम रावला सर.
आत्ता हा मला निगेटिव्ह आला की हा परत ना मग त्याने ठरवून आलय आणि दूर दूर राहिलाय
हा.
एू वन मंथ काय घेत
हम्म.. करून
हम्म.
चालेल मग ना आता हा.